हो.
हा एकच कॉल राहिला आता. आता बस ते बाकीचे कॉल मग करीन. हाच राहीला पंचवीस होऊन जातात मग.
हा तर मग मी करन एक, तुम्ही करून घ्या एक.
कधी आताच काय
हां हा झाल्यावर हां हां हाव आव आ लागते ना तरी बी
आ लागते की नाही लागत तुमचं पूर्ण झाल्यावर मग ते हे होऊन जाईल ना.
हे लागते. ह त्या बाई संग तिथ पूर्ण होइल होते मी बोलली तिच्या संग.
हाव काय होईल होते काय.
हा.
मग या यायची लागत त्या ताईचे.
ते एकशे ऐंशी मिनिट लिमिट च होती बाई एकशे ऐंशी मिनिट ची लिमिट झाली म्हणे अशी म्हणे काल.
आपली काय लिमिट होईल नाही काय.
आपली लिमिट काय माहित कधी होते.
ते लिमिट राहिलीच आहे, काय मिळतय. पाऊस पुढे.
हा मग तुम्ही नाही लागला तर हर्षताई संग बोलू शकता.
त्याच लागत नाही ना त्याचा मोबाईल सध्या घरी नशील आता.
मोबाईल घरीच आहे सध्या ते टीव्हीचं काम चालू आहे.
ते घरीच आहेत काय तेच्या घरचे.
हा.
हा का मोबाईल घरीच आहे मग.
हां लावती ना त्या आता, त्याच मोबाईलच काम.
बरं.
माये एक मग माया मोबाईल घरी नाय राहत ते घरी ठेवत नाही करून घ्याना ते मग मी देणार नाही. हम्म.
हाव आहे.
मंग ते जबरदस्ती न ठेवावं ठेवावं त्याला.
आता जायला तून बाहेर
बाहेर जायला.
जरा मोबाईल सोडत नाही हातचा.
नाही तेचा मोबाईल अह तुला ऐकू येत नाही का रे. तू मार खायला आला असशील तर सांग. बटन दाबू दे, असं करू दे.
हां.
बरं आत येत कि मार खात तू. ऐकतच नाही.
काय झालं.
बटन कुलरची पिन लावली, न बटन दाबते.
माय पाहिजे माझ बि कुलर आता बंद करून टाका. उचलून घ्या, मी आता उचलला बाई आमच्या खोलीतला.
तिकडे नेऊन ठेवाव लागते, त्या म्हणून राहिली न्यावं न्यावं ते हो हो करतात.
कुलरचा जेवढा शाक लागतय, तेवढा कायचच लागत नाही. एक मशीन न्याची पाण्याची मशीन कूलर फार बेकार.
हा.
मी उचलून ठेवला बाई, आमच्या घरी हे लाईनी पोरगी कुचीनपणा करते म्हणून मी उचलून ठेवून दिला.
हाव.
पिना लावणं न हे करण मागस तीन कुलरचे बटन लावलं आणि त्या कुलरच्या वायरीतून, धुपूट साऱ्या घरात.
हं. लक्षच ठेवाय लागते. हेच्या वर्णी ना लक्षच ठेवा लागते हे.
बूट मग पळत पळत बेलन आणलं नी बंद केलं, तर ते अर्धी वायर चालली होती जळत जळत.
हाव ना. ते असं पाण्याचं आणि ते लाईनच आणि ते एकोट्या असते नी हे कुलरचं. याचा जास्त शॉकचा शॉकचा भ्या वाटतंय
होव कुलरलेन लागेल, पाण्याच्या मशीनले. हम्म त्यात ते
लग्नाची धूम मग आईच्या घरी, मग भावाच्या लग्नाच्या वेळेस
हम्म.
कोणाले कायचे पडेल, कोणाला कायचे पडेल आणि या पोरान काय केलं. हा टेबल फॅन असते कणी, चालू टेबल फॅन घ्या मी त्या भावाची हे होती पेनशील.
हा.
घेतली ना चालू व्हायच्या लागे वायर कापून टाकली.
माय, मग.
बरच झालं की ते, वायर यांच्या अंगाला येऊन नाही चिटकली की काही.
सांग किती हो बई.
असा आहे हा
कोणाचं लक्ष नव्हतं का.
तटीस मग भाऊ तटीस होता, ते कुमा भाऊ कुलरच वेगळेल होता ना त्याचा त्याच्यावरचा.
हां.
तर ते कूलरचा पऊ राहिलता, ते बटनं लावू राहिलता तो. पंखा चालू होता. हा बोटाने गेलाय लागे ते घेतली तटच्या तटीत जागीच आणि ते कटर आहे ते, त्या वायरचा कटर त्यानं का कापून टाकली.
बाई वो कापल्यावर दिसलं असेन मग सगळ्या इले?
नाही मग मग वालताच दिसलं, मग भवणे हा किती हेय बरं याल नाही बरं. मलेच कल्ला करत हाय सगळे, तू काही कामं नको करू पण याच्यावर लक्ष ठेवा दि.
हो, ना.
म्हटलं आता किती दिवस लक्ष ठेवू याच्यावर?
हा.
यानं तुला काही कामं नाही केलीच चालतील बापा, पण त्याच्यावर तू लक्ष ठेव तूया पोरावर.
मग कायतं माणसाचं म्हणण येती या.
सगळे मलेच बोलत जाय‌.
हा..
साकारते तिकडे दूर आहे माय आच्या पलाट त्या पलाट्याात घेऊन जात जा माय भाषले चालला करं बं या.
तिला कायले नेत जाय तिकडे.
तिकडे बांधकाम चालू होतं त
तिले घर पाहायला नेलं आशिन त्यानं.
हा सुरूच ठेव रे दिवसभर तिकडे उन्हात चकरा मारी. जरासं का आपलं लक्ष हुकलं ति चालला तिथे घेऊन आणि मागे -मागे फिरते
हा
अन् मग ते मागे- मागे फिरते, तर हा तिले घेऊन चालला बणता.
पण ती जाऊन बसत मा.
आ
तर तिथं जाऊन काय करत मग.
त्या साठी जाऊन काय ते माय बाबा सत्य निघतं ते जवळ. साठि. त्याच्या संग गोष्टी करत असतील, काही माती- रेती खेळत असतील चाललेय घरी. हा आबा घरी घेऊन येत जा.
हाव ना आबा म्हणत असेन कशे काय आले रे तुम्हीं?
हं...
असा करे आता टी बी असा, तर टीबी लय मोठे दोस्त मित्र आत करे. त्यच्या बरोबरीचे पोरं आहेत तटीचे तयात लं यात.
हं..
ते जाग्यावर नाही थांबत तट बी इतका मसमस करते की खूपस
हं.. ह..
आच्यापेक्षा आता तटी करते.
हाव काय मग त तिसरा ऊद्यालपूरती त्याले.
हाव तटी म्हणजे त्याले दोस्तही आहेत लय मोठे.
हा.
आन् लगे
हॅलो. आवाज नई येवू राहिला.
भय की दुकानात
हा
डम कर टटम कर
आ ती तुमच्या गावात त दुकानत दूर असतील
दुकानं दूरा हाय एकटा जाते सरा गावातली ओळख आहे.
हा हा हा
जे दवाखाना माहितय मेडिकल माहित आहे, मेडिकल माहित आहे त्याला दूर असल्यावर लागे सगळ्या इकडे माल्या काकाचं घर तिकडे दुऱ्या गावात तिकडे जाते. काकाच्या घरून येते चक्कर मारून
खिलाडी नंबर वन आहे म.
तरच्या माणसाची वय काय?
खिलाडी नंबर वन आहे.
कोणाले राम राम करीन, कोणाले काही करीन.
हो, मिस्टर खिलाडी, मिस्टर खिलाडी.
हा.
बरं आहे ना. कसं करीन काय बिचारा मोठा झाला की नाही. आताच तर एवढा हाय.
आता आम्ही गेलो तर ते माबाबा गाचा एक माणूस गाडी घेऊन चालला, होता बरोबर वा ओळखला.
ह हा हा.
म्हनला की ते, आपल्या मामाच्या गावच्यात हात म्हणे.
बापरे! लय लक्ष राहिलं.
हा, बरोबर लक्ष राहीलं.
लेकरं एकीकडं पाहिलं की भुलत नाहीत.
माणसायची, लेकरायची सरायची गोयाकच आहे.
हम्म.
हम्म.
बरं आहे ना.
हम्म.
ओळख पाहिजे, स्कुटी जर दिसली तर आवाज दिल्या जाते. हां.
हम्म
अजून सांगा,
हम्म.
भाद्रपद महिन्यात बाद दिवस जातात, बावल्या बसेल असल्या की,
हा, गणपती, बावल्या, भलावई मग, ते माडी आणि मंग दिवाळी. माडी. शिवास धान, झोपून राय.
आता झाला असल ना झोपायचा टाईम.
झोप्याचा टाइम झाला आता, ऐकून नाही राहिला.
एक एक कॉल, जो राहाय लागेल तो एक एक कॉल, आपण मग दुपारी करूया ना, चार वाजता.
बरं. तसं करु म.
पहिले झोपून ठेवा त्याले, म्हणजे मग बर वर बोलणं हि नाही होत ना. हा चालते ना, आताच नेतात का मोबाईल तुमच्या घरचा.
नाही, आताच नाहीे नेतय का बरी, पण मंग
दहा मिनिट त तुमचा एकच तर राहिला, एकच तर राहिला तुमचा.
हा, एकच राहिला माया,
दहा मिनिट माले न, दहा मिनिट तुमचे न, झालं मग.
हा, म राहु देेता का आता?
हा, राहु देऊ मग आता सध्या.
बर.
तुमच्या म त्यांना सांगा मग.
माया काय एक राहायला, मी कधी करतो.
तुमच्या मतान करसाल त करा म.
ह मले असं वाटु राहील, एक करून घेतला टेन्शन फ्री होऊन जाते काम
बरं मग आता मी, मी लावू की तुम्ही लावता?
मले भवाचा फोन येऊ राहिला तो काय म्हणतेत पाहितो, मंग मी लाविन तुम्हाले.
बरं बरं, होना तेईले काही काम अशीन.
काय म्हणते काय माहित?
हा, असंच बोलायचं अशीन
हा ना
आमच्या याच्यावर येऊन राहायला फोन.
पायतो मी काय म्हणते तर, मंग तुम्हाला फोन लावून सांग